हो, हो. लागला.
अच्छा. तुमचं नाव का असं विश्वती. असं येतय बरं!
विश्वती, कारण माझं डॉक्युमेंटचं नावय. बाकी सगळे मला स्वाती बोलतात.
अच्छ, च्छा. ओके, ओके. मी म्हट बापरे! कोण विश्वती. मी तर स्वातीला लावला. अच्छा. अ काय म्हणतय बाबू. जागाय आ.
नाही. आता जस्त जागा झाला.
अच्छा.
काहीतरी बोलण चालूय. त्याच्या भाषेमध्ये.
तुला कळते का, भाषा त्याची आता?
हा, थोडी - थोडी कळते. कधी- कधी.
कोणती भाषा शिकतोय, आता तो? कोकणी शिकतोय? मराठी शिकतोय?
त्याच आता सगळ्या, राजस्थानी पण शिकतोय.
अच्छा शेजारी सगळे राजस्थानी तर शिक
हां त्याच्यामध्ये त्याच्या जशे राजस्थानी काय बोलेना होईल चहा मग तो बरोबर झोपायला जातो.
हो अच्छा त्याला समजत म्हणजे ती भाषा. चांगलंय ग मुलांच ना ऍक्च्युली मोठे होऊपर्यंत ना सात वर्षाचे होऊपर्यंत ते त्यांच लर्निग फेज आहे ना. जे जे ते एक्सपोज होतील ज्या ज्या भाषेला ते चांगले एक्सपर्ट बनतात. तर त्याला चांगलय शिकू द्यायचं काही नाही शिकलेल काही वाया जात नाही.
हां आणि मी परवा वाचल की आता एक वर्षापर्यंत आहे ना ते लोक आठशे भाषा म्हणजे काय म्हणुशकतो आत्मसात करू शकतो. तात
हा त्यांची कॅपसिटी असते कारण त्यांच ब्रेन ऑब्झर्व काय म्हणजे सगळं असं जे दिसेल ते बाबा शिकायचा प्रयत्न करता ना? असं मग त्याच्यामुळे चांग
हो एक वर्षाच झाले की मग ते त्यांचे मदर टंग म्हणजे आजूबाजूला जे जास्त भाषा बोलणार जस की ते इंग्लिश ह्यच्यामध्ये राहिले भाषेमध्ये तर ते शिकणार मेवाडीमध्ये राहिले तर ते शि शिकणार मराठी मध्ये राहिले तर तेच म्हणजे जी भाषा एक वर्षानंतर त्यांना जास्त ऐकायला येणार तेच शिकणार.
हो बर आणि त्यांनी आधी पण ऐकले असेल ना? मला वाटतं कोकणी जास्त ऐकली असेल त्याने.
हां हां
पोटात असल्यापासून ना तर त्यामुळे तो रिस्पॉनड तसं करणार त्याचं ब्रेन. आणि मराठी पण चांगलं काय एक एक नवीन नवीन गोष्ट तुला शिकायला मिळणार आता.
बापरे भरपूर गोष्टी शिकायला मिळतात. त्याच्यामुळे तर खूप गोष्टी शिकायला मिळाल्यात आता.
हां ऑबजर्व मी माझ्या पण एक मैत्रिणीच आत्तास छोट्या बाळाला भेटून आले ना तर तिचं पण तेच चाललं होत ते असेल तीन चार नाही सहा महिन्या आता मी घेऊन तिला चालले होते ना तिला मी दाखवत हो सगळ. खूप ऑब्झर्व करत होती ना ती वारा आला तर पाहत होती ती. हिरवे झाड ना तर मुलांना ते द्यायला पाहिजे एक्सप्लोजर. टच करायला, बघायला फील करायला असं. मी बघल तीथे ते ऑब्झर्व करते तर बाईक गेली तर एकदम अशी बघत होती बाईक जाऊपर्यंत लांब. म्हणजे किती त्यांच चालतं ना एका वेळी ब्रेन मध्ये त्यांच्या.
हो आणि त्यांचं तेच आहे म्हणजे आता तिला घरामध्ये खूप चिडचिड करतो. पण जस बाहेर नेलं ना अजिबात रडणार नाही एक गोष्ट एक एक गोष्टीवर निरीक्षण करत राहणार इकडे बघ तिकडे बघ चालू असते.
बरोबर मग त्याचा न पाहिजे अशा ठिकाणी म्हणजे युजुअली बाळांना नेत नाही घरातच ठेवतात पण जसं नाही आहे ते शिक तात मग नवीन नवीन गोष्टी पक्ष्यांचे आवाज ऐकतात त्यांना नवाल वाटतं ते सगळं. कि ते दिसत नाही आवाज कुठून येतोय ते बाळ शोधायचा प्रयत्न करतात. तर हिला मी आत्ता तेच बघत होते ना मी एवढी बघतेय काय. तर हवा येत होती ते बघत होती का अस हवा म्हणजे का सोड
हा हा जे उडणाऱ्या गोष्टी असतात ना ते जास्त बघतात ते. हलणाऱ्या गोष्टी
हो म्हणजे एक दोन अस टॉक लावून बघत होती. आणि मग पानं हलतात तिथे बघतीय आपण बोलतो ना त्यांच्याशी तर ते ओठांकडे बघतात की अच्छा हे हालतय स ऑब्झर्वेशन सगळं चालू होतं म्हटल बापऱे छोट्या म की ठीक का त्यांचं ब्रेन चालू आहे म्हटलं फुल स्पीड शिकलं चालू आहे.
हो त्यांच प्रेम खूप छान म्हणजे एकदम ते आता आपण बोल करणार ना तसच ते लक्ष ठेवुन काही दिवसांनी दोन, तीन दिवसांनी पण करतात.
होका आक्षन परतोल तो शिकला गेला होता. उलट नवीन, नवीन गोष्टी शिकायला मिळतात. लहान मुलांन कडन पण हम्म, हम्म. बर आहे बाकी जेवण वगैरे झालं म तुझं?
जेवण झालं, झालं. तुमचं झालं?
हो माझं पण आता त्याच्या बाजून लक्ष येत नाही रडतोय बघतो.
हा त्याचं तसच आहे माझ्याकडे लक्ष द्या बाकी तुम्ही कुठे बिझी नाही राहायचं.
ते तर बाबा तेच जॉबच आहे म्हणजे एवढा ह्याचा. अ पूर्ण वीस वर्षाच प्रोजेक्टच आहे आता तुझं ते. ह. त्याला खेळायला आहेत का कुणी सोबत?
आहे कोम जरा घेशील पाच मिनिटं.
मग आता त्याला खेळनी वगैरे द तुम्ही का असंच
ह हा खेळणे देतो ना खेळण्यांबरोबर मग खेळत बसतोय.
हम्म, हम्म कारण त्यांना ना ह्या येज अस टच करण्यासाठी बर्याचश गोष्टी द्यायच्या त्याच्याकडनं पण भरपूर शिकतात. नॉर्मली आपण वस्तूंना कस पकडतो ते खूप उलटल पालट कडून बघतात सगळ्यां एकदम त्यांना सळ शेप बघायच असत कसं असतं फंक्शन कसं घल्याच सगळं डिरेशन चालू असतं. तर द्यायचं त्यां ना हातामध्ये पण काही वस्तू खेळायला ना.
तेच हो द्यायच्या आणि हो नाही दिलं ना जर आपण जास्त शिक ठेवलं ना ह्याला हात नका लावू, त्याला हात लाव लावू नका. किंवा घरातच ठेवा सुरक्षित तर त्या मुलांमध्ये ना काही म्हणजे मानसिक आजार पण होतात ऑटिझम असेल किंवा काय ती एक मैत्रिण सांगत माझे की तस तुम्ही करू नका तुम्ही त्याला स्पर्श करायला या सगळ्या गोष्टीना. म्हणजे त्यांला हे अ
एक्सप्लोर करायला पाहिजे हा त्यांनी ते चांगल आहे नाही आज काल बरेच रिसजर्च याच्यावर की मुलांना जेवढं म्हणजे तुम्ही जास्त त्या एजमध्ये त्यांना वेगवेगळे एक्सपिरियन्स द्याल ना म्हणजे आता कोणी वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला नेत अ बागेमध्ये म्हण किंवा अशा झाडाच्या निसर्गाच्या मस्त शेतात मध्ये म्हण असं फक्त फिरवण्यासाठी
बरोबर.
नवीन गोष्टी शिकतात ते बघून ऐकुन तस नाही ऐ पाहिजे त्यांना ब
हो त्यांना पण आवडतं नेचरमध्ये ऍक्च्युली
ते तर नॅचरल आहेना ग गोष्ट ती त्यांच तर तेच तू बरं आहे ते खरं मग काय बुक्स वगैरे वाचतेस का तू सध्या त्याच्याबद्दल?
हा ह मुलांबद्दल हा बुक्स वगैरे नाही पण मी हा म्हणजे इंटरनेट हा बुक्स इ बुक्स वाचते इंटरनेट वर वेगवेगळ्या मुलांच्या संदर्भामध्ये आ असेल ते
मुलांचं संगोपन काहीतरी दिलेलं असतं त्यांनी चांगले रिसर्च असतात ना त्याच्याबद्दल हम्म.
हो.
ते पण भरपूर सध्या माझं तेच वाचन झालत. कारण जेवढं अभ्यासता होतोय ना ब्रेनशि रिलेट
त्याला खूप माहिती आहे क माहि
लहानपणच तुमचं जे असतं त्याच्यावरच सगळं असतं तुमचं मोठं झाल्यावरचं पण सगळं. अं आयुष्य तर त्यामुळे ते खूप गरजेचे आहे लहानप त्याच्यावरच तुमचं मेमरी आणि काय असं असतं ना. तर ते खूप गरजेचं आहे तर असं सगळं करतं म्ह आमच्या लहानपणी कॉमन नव्हतं माहिती. अ हो ना. हॅलो. हॅलो आवाज येत होता स्वाती तुला?